हॅलो बोला ना, हा बोला की. काय चाललंय येतो येतो.
काय नाही बरं आहे सगळं, तुमचंच काय चाललंय?
काय नाही भांडे वगैरे घासायचेत आता मगाशी आले ना शाळेतून.
हा हा.
चालुहायत घरची कामं बाकी काय नाही.
हम्म स्वयंपाक.
स्वयंपाक करायचा संध्याकाळी वरणफळ.
फक्त
हा पोळ्या आहेत सकाळच्या त्यांचा उपवास होता ना सकाळी.
हा हा.
हा त्यामुळं.
मग वरण फळ फक्त करायचं.
पोळ्या करते एक दोन तीन‌.
हा हा. मग काय लवकर होईल स्वयपाक.
हा तेच म्हणलेलं काय करू म्हणला वरणफळं का येताना जाताना भाजी घेऊन जाऊ का म्हणल्यानंतर नको वरणफळच कर येेताना आनतो म्हटले त उद्या डब्याला.
हा हा.
हं.
हम्म.
अजून काय म्हणता?
बाकी काय नाही, बरंय सगळं.
हा हा.
हम्म.
कसं करतात तुमच्याकडं वरणफळं?
आमच्याकडं तेच फोड वरणं फोडणी करून त्याच्यात, हे पाणी टाकतो आधी नंतर डाळ टाकायची थोडी
हा.
हा ब याची तुरीची डाळ शीजाय झ त्यात टाकायची. चिंच पण टाकते मी त्याच्यात थोडं.
छान लागते चिंच?
हो छान लागते चिंच टाकून, लसूण खोबरं वाटून टाकायचं. लसण खोबरं वाट, नाही लसण खोबरं दोन्ही टाकायचं. अशी चव छान लागते त्याची.
खोबरं नाही टाकलं कधी मी, बघू बघते टाकते आज खोबरं.
कुठून टाकायचं कुठून छान लागतं कुठून.
वाळलेल़ का असं ओलं
वाळेलेलं वाळलेलं.
हां चालतंय.
वाळे ल खोबं कुठा यचं लसूण पण कदा हे करायचं, आणि ते फोडणीत टाकायचं मस्त हा मस्त लागतय चवीला ते
हा लसूण भरपूर घालायचं का पण
हा भरपूर, आपण जास्त पण उग्र वास ईल असं नको.
नाही हा, एक चार पाच पाकळ्या
हो हो. हम्म काय.
टोमॅटो टोमॅटो.
नाही नाही टोमॅटो नाही घालत मी, मग ते आंबट हुईलं मग चिंच घालणारच ना आपण चिंच घातलं, टोमॅटो कशाला घालायचं मग.
हा.
आऽ
इकडं, ऐकू येतय का?
आवाज, आवाज कट होतोय मध्येच
थांबा एक मिनिट रेंज चाले, आता येतय ऐकू
हा आता येतय.
टोमॅटो घालतोय चिंच नाही.
हा, म तरी चालेल ना टोमॅटो घाल चिंच नका टाकू मग, टोमॅटो नुसत घातलं तरी होऊन जाईल. पण मी कधी टोमॅटो टाकून केलं नाही, मी चिंच टाकून केलेलं आहे, टोमॅटो टाकून मी कधीच नाही केलं अजून.
हं, आई वगैरे कसं करत्यात?
आई पण तसच करते लसूण खोबरं वाटून टाकते, चिंचच टाकते ती पण. टोमॅटो नाही कधी टाकलं तिनी पण,
आम्ही टोमॅटोच टाकतो चिंच थोडी म्हणजे कोळ घालायचे का चिंच घालायची.
चिंचच घालायची? थोडीशी चिंच घालायची.
म्हणजे चिंच कोळ घालायचं नाही. ना चिंचाच का
नाही नाही कोळ नाही नाही नाही कोळ नाही घालायचा.
उगं थोडी चिंच,
हो हो...
बघू आज ट्राय करते तसं,
हा ट्राय करून बघा. आज
हा... तसं करते
लाल तिखट टाकायचं जस तिखट लागल. लाल तिखट जसं तिखट पाहिजे त्या पद्धतीने टाकायचं तिखट,
हा,.. कोथिंबीर कडीपत्ता व
हो हो टाकायचं नाही ते पण,
हा आणि अजून मग शिजूद्यायचत्याला,
हा शिज मग नंतर ते लाटुन आपण हे करून टाकतो ना. मग ते शिजतच ना पोळे पण शिजतात आणि ते पण दोन्ही पण शिजत ना एकत्र,
हा नाही असं पातळ करायचं का जाड असं काय.
हा ते आमच्यावर आहे आपल्याला कसं पाहिजे त्या पद्धतीने, मी तर असं पातळ करूनच लाटून टाकते,.. हो. हो
पातळच छान लागतात?
हा.. पातळ ते जाड चांगलं नाही लागत हू,
आवड
हू! ! हा, हॅलो,..
सगळ्यांना आवडतात का घरात म्हणलं.
मला तर आवडतं बाबा मी किती दिवस झाले खाल्ले नाही मी पण, रोज करेल, करेल म्हणते पण कायहे दोग हा,... बरेच दिवस झालं खाल्लं नाही मी पण उद्या करणार आहे. आता आज नाही आज याला उपवास... आज मुलाला उपास सोडायचाय, त्याच्यामुळे आज नाही करणार उद्याच करेन संध्याकाळी.
मग आज काय करायचं.
काय तर वरण भात भाजी पोळी
हा हा.. आलूवडी, हा हा.. बरोबर आहे ना! उपवासाला कायतरी पाहिजे कुरकुरीत.
पाहिजेच ना?
हू..
हम्म..
मग सकाळी खिचडी वगैरे खाऊन जातोय का, मुलगा
सकाळी खिचडी खाली हो.
हा हा हा, बरं आहे तेवढंच मग काय
हो, मग काय?
डब्बा घेऊन जाता रोज?
नाही नाही डब्बा नाही न्हेत घरी येऊन जेवतो ना, साडे अकराला कॉलेज सुटत बारा वाजे पर्यत येतो घरी तो.
लवकर सुटतय की म.
कॉलेज लवकर सुटत सात सकाळी सातच साडेसातच कॉलेज आहे तेच साडे आकरा पर्यंत चालू असत साडे आकराला सुटल का बारा वाजेपर्यत घरी बारा सव्वा बारापर्यत घरात येतो तो.
बरं चांगल आहे कि म.
हुं,
आण दिवसभर फ्री असेल मंग नंतर?
हो दिवसभर फ्री च आहे म. नाही नाही पावसात ड पाऊस चालू आहे तेनी म कुठं जात नाही.
हा तरी फिरत असतील मुलं बाहेरच?
फिरतात त्यांना काय, कोणाचे फोन बिन आले का चालले लगेच.
ते मित्रां मित्रांमध्ये आसतय ओ.
तेच ना, हुं, बाकी काय नाही, सगळं बरं आहे.
हा हा,
तुम्हाला जायचं आसन ना मंगळागौरीला?
हा जायचं ना मंगळागौरीला, आता बघू शनिवार, रविवार, पण जायचं ठरवाय लागले ह्यांच बघू सुट्टी हुं,
हा हा,
पुन्हा गेल्या शनिवार रवीवार झालंच नाही, कारण ह्यांना दुसऱ्या दिवशी सोम बोलवल होत ऑफिसमध्ये, म तिकडून साडेनऊ जमत नाही की,
बरोबर हो.
काम तेन
हा हा,
हा, मग बघु आता ह्या शनिवार रविवारी जातो.
हां,
मग बरं वाटतं तेवढंच गेल्यानंतर.
हो तेच ना,
हा उग इथं रविवारी बसून तर काय करायचं. ह नाही रविवारी बसून तर काय करायचं इथ.
बरोबर आहे, ते
ब बघू आजून काय म्हणत्यात ह्यानी आजून
हुं तेच कामाच कस आहे ते बघावं लागल.
हा त्यानुसार त्यांचं काय आहे ते म्हणजे सोमवारी किती वाजता बोलवत्यात त्या मला पण सोमवारी दहा प पर्यंत जावं लागलं दहा साडे दहापर्यंत गेलं तरी चालतंय, म तिथून लवकर निघावं लागेल.
पहाटे निघावं लागल लवकर नाही तर रविवार रात्रीच निघावं लागल तुम्हाला.
हा ते रविवारी निघाल्यानंतर राह कसं होत नाही
बरोबर, ते त आहेच.
ह म्हणजे शनिवार जायचं, रविवारी यायचं असं होत.
ज्ञा
बघू आता एकदा कि आणि तिथून येऊन पुन्हा ती तिकडं आम्हांला जायला तिकडं शाळेला मग घरी येऊनच गाडी
हा, हो बरोबर.
त्यामुळं आणि तिथनं पुन्हा रिक्षा मिळण्यावर वगैरे आहे असं.
ते तर आहे बरोबर आहे.
हा जायचं असलं तर एक दिवस सांगून म्हणजे, दुसऱ्या दिवशी उशिरा येणार आहे म्हणून सांगून येते शाळेत.
हा आज विचारून घ्यायचं तसं मग उद्या सांग
हां तेच- तेच म्हणजे एक तास लेट जास्त पण करत नाहीत आत्ता लागलं ना.
हा नाही जास्त नाही, एक तास लेट येईल म्हणून असं हूं..
उग सांगून ठेवायचं आपण वेळेवर गेलं तर बरंच.
ते तर आहे बरोबर आहे.
हा अजून काय म्हणता?
बाकी काय नाही, बरं आहे सगळं. पुण्यात कुठं फिरायला गेलत्या का नाही? पुण्यात कुठं फिरायला वगैरे गेलत्या का नाही.?
नाही इतक्यात तरी शाळा, त्यांचं ऑफिस वगैरे जायचं झालं नाही.
हुं.. अजून गेलेच नाही सारज बागमध्ये तेन?
पहिला गेलेलं मी पिंटू दा आमच्या भावासोबत वगैरे.
हा, हा.
त्यानंतर एकदा पण नाही गेलो मी, नाही -नाही. ह. ह.. एकदा आमच्या नंदे सोबत गेलं होतो तिकडं ते हे, तुळशीबागेत ते कायतर घ्यायचं होतं त्यांना समई वगैरे.
हां...
हा मग तेव्हाचं गेलेल फक्त, पण एवढं नाही संध्याकाळी गेलेलं रात्री आम्ही असं.
ह, हां, हां...
त्यानंतर नाही गेलो, मध्ये दुसर फ्लॅट बघण्यासाठी ते गेलो पाऊसच चालू झालं रविवारी.
हा, का.
हां बघ काय झालं नाही म्हणजे.
पाऊस उघडला का, या फिरून मग पुण्यात.
आता कधी जमतंय तेव्हा हे सुट्टी हे होतच नाही ना, सध्या तरी. आणि तेनी येताना म्हणजे नऊ -साडे नऊला येणार संध्याकाळी तर होतच नाही.
नाही होत संध्याकाळचं पण बरोबर आहे.
हं.. त्यामुळेच कधीतरी असं सुट्टी कायतर असेल आणि मला सणावारांना सुट्टी असलं, तर त्यांना नसणार आहे आता.
बरोबर ते तर आहेच. हुं.. हा..
काय होतयं.
हा, हा.
अजून काय म्हणता तुमचं?
बाकी काय नाई, बरंय सगळं.
हा हा
हो.